हॅलो शुभ सकाळ.
काय कसशे आहात? हा मजेत चाललय
अच्छा
सले होते मुलं शाळेत गेले तर असच आपलं आता माहिते ना आता तर युट्यूब वगैरे आपण आपल्या टीव्ही वरतीच बघू शकतो. युट्यूब म्हणा किंवा सगळंच काय आपण आता टी व्ही वरती हा स्मार्ट टी व्ही आता बाकी सगळे बाजूला सोडून टी व्ही स्मार्ट आदी स्मार्ट फोन्स होते आता स्मार्ट टी व्ही. ह
सोशल मीडियाचे जनरेशन आहे असा हा त्याच्यामुळे त सगळं स्मार्ट
स्मार्ट-स्मार्ट हो तर तेच टी व्ही आपला ते चालू केलं होत मी यु ट्यूब वरती आता तर कसं ते सगळं मूवीज वगैरे बाजूला ठेवून सगळे व्लॉगर्स आलेले आहेत ना.
हाव ब्लॉगर हो पूर्ण आपलं डेली रू टीन लोकांना तसही आदी पासूनच दुसऱ्याच्या लाईफ
हा इटरफेयरेन्स खूप खूप इंटरेस त्याच्यामुळे म ब्लॉग ब्लॉगर्स आलेत आता ब्लॉगर्स आपल्या पर्सनल लाईफ पण ठेवतात प्लस एक्सप्लोरही करतात असं काही नाही सगळंच काय वाईट नाही आहे हा.
टेन चे जेन न्यु असते ना म्हणजे अक्षरशः त्यांना त्यांच्याकडून खूप काही आपल्याला शिकायला मिळत
बरं बरबर आणि काही काही गोष्टी अशा असतात की बाबा नको मग सोशल मीडिया नकोच आहे असं होऊन जात मग ते किती बे बेकार बेकार गोष्टी अस दाखवतात जे आपण मुलाना पण दाखवू शकत नाही आणि काही बघू शकत नाही आशा गोष्टी असतात काही जण आपल पर्सनल पर्सनल लाईफ इतकं म्हणजे ठेवून देतात ना सोशल मीडियावरती
बरोबर नाही ते योग्य नाहीे मला नाही वाटत योग्य वाटत पर्सनल लाईफ ठेव म त्याना कोणी काही म्ह किंवा कोणी काही त्यांना हे अक्षरप बोललं कमेंट केली तर मग त्यांना ते पण सहन होत नाही तर त्याच्यावर पण आपलं मत ठेवतात मग भांडतात ते लाईव्ह मध्ये पण म ते काही योग्य नाहीय तुम्हाला सोशल मीडियाचा योग्य तो वापर करता आला पाहिजे जर तुमच्या जवळ पावर आहे सोशल मीडियावर फॉलोवर्स आहे तर तुम्ही त्या कंटेंट मधून काही चांगला सोशल मेसेज द्या किंवा आजकालच्या शाळेत जाणारे मुलं आहेत तुम्ही त्यांना चांगला संदेश द्या. कि पहिले अभ्यास करा बॉ त्याच्यासोबत रोज थोड्यातून एखादा दिवसच मोबाईल बघा आणि त्यावेळेत तुम्ही शिका आणि सोशल मीडिया मधे आजकाल किती ते फिजिक्स वाला मगा. त्यांनी किती चांगला उपयोग करून घेतला सोशल मीडियाचा.
हम्म हम्म नाही तेच सांगते ना की गुड साईड पण आहे आणि बॅड साईट पण आहे सोशल मीडियाची पण कसं ना आपण आ हे जे जेनजिज म्हणतात ना ही जी जनरेशन आहे ती चांगल्या साईड कधीच नाही त्या साईड वरती नसते ती जी वाईट असेल ना त्या साईडलाच म्हणजे सोशल मीडिया आपल्याला जे चुकीची दाखवतात ना त्याच्या बाजू जास्त हे करतात म्हणजे की आता काही झालं छोटं मोठं तरी मुलं कसं लगेच सुसाईड किंवा काही ना काहीतरी स्वतःलाच करून घेतात म्हणजे ती सहशक्ती राहिलेली नाही.
नाहीये पेशन्सच नाहीये त्यांच्यामध्ये. सोशल मीडियावर स्क्रोल करत कर -करत -करत करत -करत त्यांची पेशन्स लेव्हल
हा त सोशल मीडिया तेवढच आपण अ आपल्याशी ला- लावून घ्यायला पाहिजे जेवढं आपल्याला निडेड आहे त्याच्यापेक्षा जास्ती नाही. त्याच्यापेक्षा जास्त गरजच नाही आपल्याला दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय करायचंय एक एंटरटेनमेंट आहे बस. त्यांच्यापेक्षा जास्ती नाही आपल्याला एवढ माहिती असलं पाहिजे की सोशल मीडिया एक एंटरटेनमेंट आहे ह्याच्या पलीकडे काही नाहीये.
आणि जे कंटेंट क्रिएटर आहेत ते तर आपलं कंटेंट दाखवून ते तर त्यां जिंदगी बनवते कारण त्यांना अर्निंग होत होत आहे, पण आपण बघून काही करत नाहीये ना तर त्याच्यापेक्षा आपण पण त्याचा यूज करून अ आपण पण अर्निंग स्टार्ट करायला पाहिजे असं पण मला कधी -कधी वाटतं. सोशल मीडिया म्हणजे आपण कंझ्युम करतो तर कंझ्युम करण्याऐवजी आपण पण क्रिएटर बनून काहीतरी करू शकलो पाहिजे असली एखादी स्किल डेव्हलप केली- तर ते पण
चांगल्या गोष्टी पण शिकवतात ना सोशल मीडियावरती म्हणजे आपण काही नवीन गोष्टीय जस रेसिपीज बघा आता युट्यूब वरती रेसिपीज टाकत नवीन -नवीन रेसिपीज टाकतात आपण ते शिकू शकतो किवा क्रॉसेट चे बघा आता शिक - शिकवतात. ह्याच्यावरती युट्यूब वरती क्लासेस होतात क्रॉसेट्स कशे बनवायच्या वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तेही करू शकतो पण ह्या बाकी सगळ्या गोष्टी खूप फालतूयेत म्हणजे आता ते सोशल मीडिया बॉलिवूड हिरोईन हिरो -हिरोईनस काय करतात.
हो बर अरे -को -हो आजकाल म्हणजे असं कोणीच नाही. नाहीये की जो सोशल मीडियावर नाही आहे. का अशे खेड्यापर्यंत सोशल मीडिया पोचलाय आ आणि सगळेजण म्हणजे ए -योग्य योग्य तो वापर सगळ्यात जास्त योग्य वापर करायला पाहिजे यांनी कॉलेज गोईंग स्टुडंटनी म्हणा किंवा यांनी त्यांच्यासाठी इ इतक नॉलेज आहे त्याच्यामध्ये त्याचा युज करून आपली लाईफ खूप चांगली करू शकत तात बट ते नाही होतय कारण की त्यांना ते जे शो ऑफ असत ना दुसऱ्यांच लाईफ मधल ते बघण्या इंटरेस्ट वाटत आणि ती त्यांना ते सध्या समज नाहीेय की आपल्यासाठी चुकीच आहे ब्यो त्यांना ते नॉर्मल वाटतं कारण ते लहानपणापासून बघत आलेले आहेत
ते रील्स बनवणार रील्स चांगल्या गोष्टीवरती बनवा ना ज्याच्यात तुमचा म्हणजे तुम्हाला तुम्ही काहीतरी मेसेज देऊ शकता लोकांना म्हणून ते फालतू रिल्स बनवून ठिक आहे तुम्ही त्याच्यात कमवता नो डाऊट काही नाही त्याच्यात कमण्यासारख हे सगळे रिल बनतात हे चॅनल्स त्याच्यासाठीच करतात पण काहीतरी चांगलं करा ना त्यासाठी तुम्ही देशासाठी काहीतरी चांगलं करा तुम्ही तर तुम्ही देश कुठेतरी दुसरीकडेच घेऊन चालात हय ना लँग्वेजेस बघा ना लँगवेज्स कशे वापरे आहेत ट्यूब वर जे शॉर्टस व्हिडिओज वगैरे टाकतात रिल्स असतात कि आपली मुलंही बघतात मुलंही बघतात मग तेच शिकतात
हो अरे मी एक दोन वर्षाचा मुलं मुलगा होता आमच्या तिथ ते ओळखीचा एक त्याला ते नरसिंहाची मूवी दाखवली कि ती छान अनिमेटेड मुूवी आहे नरसिंहा ची खूप छान अनिमेशन सोशल मडियाचा खूप चांगला वापर केला त्यांनी कि भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगायची पण त्यांनी त्याच्यातलं काय घेतलं माहितीय भक्त प्रल्हाद ती करता येते ते नाही त्यांनी नवसर्वाचा अवतार घेतला स्वतःला आणि म्हणतो की मी नरसिंह आहे जो ह हिरण्यकश्य फुला कसा मारतो तसा तो सगळ्यांना मारत फिरतो म्हणजे मुलांना छोट्या छोट्या मुलांना त्यांना कळत नाही कि त्याच्यातलं घ्यायचं काय कारण त्याच्याकडं खूप सार वाढवून ठेवलेलं आहे सोशल मीडियावर हे पण ते पण ते पण त्यातलं योग्य काय आपल्यासाठी तर त्यांना कळतच नाहीये
हा तेच
आणि सांगितलं त्यांना तर त्यांना वाटत आई बाबांना काय समजत आईवडिलांना म्हणा किंवा टीचर्सला म्हणा
हा तेच म्हटलं ना ह्यावेळी आताची जी जेनस जी म्हणतात जनरेश आहे ही म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडे आहे पण नाही समजवू शकत त्यांना आपण आज अ पालक आहोत ना आजप पेरेंट्स आपण त्यांना नाही समजवू शकत त्यांची मेंटॅलिटी वेगळीच आहे आपण जर त्यांना जरास ओरडलो किंवा काही बो मारलं तर त्यांचं वेगळंच असतं थिंक थिंकिंगच वेगळी आहे हा इन्सल्टिंग मग त्यासाठी आम्ही थोडं पेशन् ठेवल पाहिजे पेरंट्स पेशन्स ठेवलं पाहिजे असं आपण जर म्हट ना मोबाईल नाही बघायच टीव्ही नाही बघायच का नाही ब बघायचं आम्ही दिवसभर अभ्यास करायचं का असं अरे पण का सांगतोय ते
हम्म मग मी त्या ते तुम्हाला सांगितले ना सिंहाच उदाहरण मग मी त्यांना म्हटलं की तो खूप अ्ग्रेसिव व्हालेंट होतो त्या अस कंटेंट तुम्ही दाखवूच नका त्याच्यापेक्षा माहि युट्यूब वर एक नंबर ब्लॉग्स म्हणून आहे अल्फा ब्लॉग्स म्हणून आहे ते खूपच सुंदर आहेत बेनन होली छोट्या छोट्या मुलांसाठी नर्सरी किडस साठी खूपच सुंदर कंटेंन आहे ते त्याच्यात ना इंग्लिशमध्ये पण बोलतात नंबर ब्लॉक्समध्ये नंबर्स असतात तर मुलांना नंबरस ओळखू येतात आणि नॉलेज वाढतं परत ते अल्फा ब्लॉक्स त्यांनी ते नं अल्फा ब्लॉक्सनी काय करतात ते एबीसीडी जे आहेत अल्फाबेटचे रेकग्नायझेशन होतात परत त्याचे साऊंड पण शिकवतात परत ब्लेंडिंग पण शिकवतात तर ते वाचायला पण शिकतात तर असं कंटेंट बघितलं तर कसं सॅटिस्फाईंग वाटतं चला बघत आहे इट्स ओके. पण त्याच्यातून तो काही शिकत आहे, तर एक पॅरंटला पण तस नसतंय मुलाला पण वाटतं, की चल बा टीव्ही बघत आहे, आणि ते त्यांच्याच लेंग्वेज मध्ये त्यांना समजावून सांग असे कंटेंट क्रिएट केले ना आणि बघितले ना तर खूप चांगलं अ
ते ते आता गेम्स गेम्स ऑनलाईन गेम्स चाललेत काय काय गेम्स वेगवेगळे चालेत मुलं त्याच्याच वस्त अस त्याच्यात बीझी आणि मग ती अभ्यास बाजूला ठेऊन ते ऑनलाईन गेम्स खेळण्यात अरे काय काय मतलब आहे का त्या ऑनलाईन...
हे हे नाही योग्य हा वेस्ट ऑफ टाईम एनर्जी परत.... त हा आणि ते त्यांच... माईंड मग इकडे ड्रायर्व्हड होतो मग त्यांना साधं नॉर्मल लाईफ.... चेन आपली विथ आऊट सोशल मीडियाची लाईफ नॉर्मल लोकांसारखं राहण... हे त्यांना भावत नाही मग ते सोशल व सोशल पण व्हायला बघत नाही खूप व्हायलेंट होऊन जातात... एकदम व्हायलेंट होऊन जातात टीव्ही बंद केला मोबाईल बंद के... केला की.... अस आहे. म्ह खूपच म्हणजे आजकाल अ मुलांना... खूपच लक्ष ठेवा लागत सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर पण त्या स्नॅपचट वर पण... त्या व्हाटसअप व पण त्यां काही ग्रुप वगैरे असला तर तिथे पण आपल्याला फार लक्ष ठेवा लागत... ॲज अ पॅरेंट्स सगळ्याच पेरेंट्सनी लक्ष ठेवायला... अस....
पण आता ते ते हेच राहिलेलं नाही की हा आपण तेवढं लक्ष ठेव आपल्याकडे पण... आपल्याकडे पण एवढा वेळ नस...
नसतो आणि का ते काय होत एखादा पॅरेंटस देतात... तर ते दुसऱ्या पायामुळे.... त्यांना वाटत की अरे पेरेंट्स तर त्यानं आमचे पेरेंट्स का बरं नाही त्याच्यामुळे कंपनी रिझन स्टार्ट होवून जात
बरं तेच ना सोशल मीडिया तर मला काय कुठूनही सत्तर टक्के तर बरोबर नाही वाटत खरं सांगूत सत्तर टक्के नाही बाकी तीस टक्के बाबा आपल्याला बाकी सगळे नॉलेजेस मिळे नाही असं नाही चांगली गोष्ट आहे अस नाही पण बाकी सळ्यांना मै पैसा पैसा तर मिळतोच सोशल मीडियावरूनम्
चालते मग हो हो हो चालते बाय धन्यवाद